हो श हा येतोय कामचा ह तुम्हाला मग काय चाललंय तुमचं बाकीच्या जीवनात
काही नाही सर आत्ता तर जर जेवण झाले आता चक्कर मारायला निघालोय आम्ही
अच्छा -अच्छा चक्करला तर मी बी आलेलो होतो वरती मग बाकी कसं चाललंय आम्ही इथे भवानी मंदिर आमचं शेत आहे ना तिथे जवळ
ह मग तिथून थोडस पुढ. तिथून थोडंसं पुढे यायचं ना तुम्ही आम् इकडे पाठयला ल होतो ना.
अच्छा अच्छा पाटाला कोणा जा कोणाला बघायला गेले तुम्ही
पाटाला तिथं आता पाणी आलेलं आहे ना सर माळ्यातलं मिघतलं. हे सगळे पाणी आलेलं आहे तिथं ते वाहत चाललंय आहे.
बरं बरं बरर सगळं कसं व्यवस्थित एकदम मग तुमहीी ऐक डमनोज ला गले तुम् तुम तिथं काए ऑर्र कनसल केली तु्ही. काय विषय काय.
लयना मोठा सीन झाला सर काय सांगू तुम्हाला. तिथं गेलो तिथं ऑर्डर केली त्याच्यानंतर ते लोक म्हणत ऑर्डर. कॅन्सलच नाही होणार तिथं फुल आमच हालवर हल. मग तिथ नाही. तर पहिलेच घरून फोन यायचे कुठं राहिले कुठं राहिले लवकर या.
अच्छा अच्छा मग.
मग त्याच्यानंतर आम्ही तिथन निघून आलो तिथल्या मॅनेजरचा फोन. म्हणे तुमची ऑर्डर रेडी झाली आहे सर घेऊन जा आम्ही बोललो नाही. पाहिजे तर त्याच्यावरन ते डोकं लावत होते. कॅनसल ने होणार हे न होणार ते न होणार. हम् वयतग्लो वयतगलो तेला म्हत बाबा बघू आता ऑर्डर कॅन्सल कर नेक्स्ट टाइम बघू ते बोलले तीश.
अच्छा आपण मग नंतर पावडे खायला थांबलो तुम्ही ऐकलं मंग भजन पावडे खाल्ले तुम्ही.
हो मग अ तिथं वाचलं वाचलं तीन प्लेट मुंगोडे खाल्ली.
अच्छा.
आणि दोन पावडे खाली.
अर बापरे मस्त मग तुमची जेवणाची इच्छा राहिली नसल. अर बाबू खूप अवघड कार्यक्रम आहे तुमचा तर सर मगसं.
हा मग घरी येऊन वाटीवर बातकाला वरण. त्याच्यात जोडीला.
बर बर बर. बाकी तुमचं थरच. काय झालं इथ ते तुम्ही आयथरच्या शोरूममध्ये होते यथरची गाडी घेतली आम्ही तुमच्या भरुश्यावर पण तुम्हीच काम सडून दिलेय आम्ही कोणाच्या भरोरसेवर जायचं तिे
आता तुम्ही आता इतर कंपनीच्याच भरोश्यावर जा्यायचं सर.
असं नव्हतं ना सर आम्ही तुमच्या बेसीसवर घेतले की आमचे नोमान सर तिथे असतील. त्या हिशोबात आम्ही तिथं चॉडमध्ये जाऊन कधी काम करून घेऊ हे आमच्या अपेक्षावर तुम्ही. पाणी फिरलंय सर तुम्ही खूप मोठं.
तर आपली ओळख आहेच तिथं अजूनपर्यंत. आपल्या शब्दावरती काम होतील कि तुम्ही कशाला टेन्शन घेता एवढं.
माणसाच कं असत मनुस तर सक्षम उभा असला ना तशी कामं के पटापटा होतात कोणाला काही बोलायला न्स भेटत नाही सर. आणि तुम्ही एक तर आयफोनवाले तुम्ही एक आयफोनवाले ना तुम्ही कॉल उचलते नाही आणि ते सार तुम्ही याच्यावर टाकून देता. हो वॉईस मेल होतो खूप त्रास होतो अँड्रॉइडवाल्यांना आम्हाला.
पण आम्हाला एक गोष्ट तुमची पण पटत नाही ना अँड्रॉइडवाल्यांची वॉइस मिलत तुम्ही शिव्या पण देतात सर तुम्हाला पटलं पाहिजे सर ही गोष्ट तुम्ही वॉईस मिेलला शिवाय द तुम्हाला पटत का ही गोष्ट. आम्ही चार चौगत कधी ती वॉईस मे ऐकायला आम्हाला लाज वाटते सर आम्ही काय इशूण ती वॉईस. मला ऐकायची सर.
हा मग तुम्ही टाकावीस नाही ना फोन उचलावेन तुम्ही. येऊन जाऊन त वॉईसमेल व्हाॉइसमेल तुमचा मेसेज सोडा.
कामात बिझी असल तुमचा फोन सायलेंट झाला चुकून आता आयफोन ज साईड ला सायलेंट बटन आहे. त्याचं कसं करायचं.
कसं असतो सर तुम्ही ना मुद्दम पोहन नवत तुम्ही जोपा काढताात सर. घरी बसून ते चुकीचं आहे सर. माणूस माणूस फोन कशासाठी करता तुम्ही फोन उचलते नाही सर त तु्हाला क्रिकेटचा फोन आला तुम्ही क्रिकेटला पळून जाता लगे तर त एक खेळायं ते खेळायचें असं खेळायचंय आणि वरतून तुम्ही प्लेयरांना न विचारता तुम्ही नावं टाकून देता त्यांचे ते दुसऱ्या टीमवाल्यांचे फोन येतं का अर तुमचं नाव दिलं होतं आम्ही नाव दिलं होतं काय फायदा नाही ना सर त्यांना टप्पे द्यावा लागतात आम्हाला
हो मालक पण तुमचं नाव आम्ही टाकलत नाही ना मालक असं कस
मण ना नाव कसं काय कोणी टाकलं सर.
आता टाकणाऱ्यांनी टाकलं पण तिथं आमचं आमचंच नाव लोक टाकते आता काय सांगा
तुम्ही तगडे प्लेर आमचा तर काही संबंध येत नाही ना सर
हा मग तुम्ही आमच्या आमच्या नंतरची ना मग आमच्या मागे तुमच ऍड करून घ्या त्या त कु मुकोून
अ वा बाप रे मोठाडाईलोग वेला वर का सर प
ह ह
या टर्फ मध्ये भेटा कधी दाखवत तुम्हाला
अह शंभर टक्के शंभर टक्के आरामात कधी पण आता टुर्नामेंट आहेत कि येऊ की समोर आमने सामने
या या मस्त खेळू कसं आहे आमची बॉल पडती नाही सध्या नाही तर तुमचे बेंबे शेकवले असतेम्ही
हो काही नाही हो आता नाही आता आहे ना कसं आहे आता वॉच चांगला आहे नाही घ सर
वॉच चांगला आहे का हो हो ते स्पिन होते नाही ना बॉल म्हणून
हो
बॅटी घालून बॉल अशी निघून जाता ना आमचे कळत ब नाही कोणाला ते काय आता आमचे ला आकड झा तर तर आम्ही काय बोलणार कोणाला आमच्यात गालपडीत मारायला कोण नाही
अ ते आहे पण मग आता किती काय केलं तर आपण नेटच ोडीतो
ते तर आहेयस खूप अवघड झालेलं आहे सगळं आता जीवन क्रिकेट खेळताय आणि नीट बोलता बी आहे ना क्रिकेट विषयी तर काय बोलणार सर दुसरे म्हणतात या या तुमच्या भरष मॅच्या घेत केतला हे केलं न ते केलं काय बोलणार सर आता आमचेच बॉल पडा नाही तर कोणी बी येऊन मारून जातय बॉल
ह ते ते खरे
कसं असतं अवघड झालंच सगळं जीवन आमचं त्याच्यात पप्पू शेडच कसं आहे अप्ू शे थोडे टेन्शन मध्ये सध्या आमचे तुमचं कसं झालंय ना धड इकडं ना धड तिकडं.
त्यांचं काय काय मलाच कळत नाहीय तेे काय त्या नििकिल ता माग काही वेळे झाली का काही तेच कळत नाही
अहो सर ते झाले तर झाले पण तिला बोलायच ट्राय बी नाही करती ते त्यांची मामाची मुलगी ती
इतकं इतकं घाबरून कधी चालतय काय एकतर ती एकतर गालत मारून जाईल एक तर नाही बोलेल एक तर हा बोलेल तीन गोष्टी होणार आहे
हो आणि तिच्या मनातलं तर कळल नाही की इंटेन्शन काय आहे
त्यांचं म्हणणं काय ते तेच तर आहे तेच तर बोलतोय साहेब
असं म्हणत असं धरून नुसतं चालण्यात आणि नंतर विचार करण्यात का बोलून दिला असत ते परवडलं असत नंतर रिग्रेट करण्यापेक्षा बोलून दिलेलं कधी चांगलं मी बी ट्राय केलं होत पण समरून स्पॉन्सस येत नाही आमच्या तर आम्ही काही करू नाही शकत
वेगळा होता सर तुमच्या अपेक्षाच खूप वेगळ्या होत्या पण यांच्या अपेक्षा कशा आहेत कि तीच करायची तीच करायची तर यांच्यात बोलायची हिंमत पण नाहीये ना सर हा तर मेन मुद्दा आहे हे फक्त म्हणता की अस झालं तस झालं ही स्टोरी ती स्टोरी पण यांची काय स्टोरीच होईना
तेच ना वो नुसत्या स्टोऱ्या टाकतात तिच्यासाठी ती लाईक करून सोडून देते मग याचा काय अर्थ आहे याच्या असं जगण्यात अर्थ आ नाही ना हो सर काहीतरी केलं पाहिजेल. नुसतं मुखवास खाऊन आणि भास मारून काय उपयोग नाही ना गाडीवर
हो बरोबर आहे बरोबर आहे.
तिचं काही निमित्त लागलं पाहिजे काही निकिता नाव आहे तिचं.
कधी कधी्युपिटर पण राहते साहेब
हो कसं आहे त्यांना तर ती अक्षरशः खूप आवडते पण मग आता सध्या ते खूप डिप्रेशनमध्येध त्याच्यामुळ ते भाव चळून गेले थोडेसे खूप काय होतं ते प्रत्येकासोबत होतं ते ह्युमन नेचरच शेवटी
ब्रईंड लुकण मग इनीत. काय नेमकी काय मनातलं काय ते तरी विचारलं पाहिजे कि नाही गरजेचं.
हो अक्षरश आत्ता आपण मी येतो तिथे आपण भेटूयात आणि त्यांना मेसेज टाकू आपण निकिता मॅडमला काय तुमचं नक्की आम्हाला सांगा आमचं सर खूप भाव चळून गेलेय सर. कारण लग्नाचं वय होऊन गेलंय नव त्यांचं
आता तुम्ही विचार करा त्यांचं म्हणणं कसं आहे की आम्ही पोलीस झाल पाहिजे त्याच्यानंतरच काय होईल ते होईल राईट
सन आहे ना सर अस नाही ना.
आता ठीक आहे ऐका ना तुम्ही मी काय म्हणतो एवढं तर ऐका. जर त्यांच ठीक आहे ते पोलीस झाले सर्व झालं आणि त्यांच्यानंतर त्यांच्या म्हणजे यांच्यापेक्षा पण चांगले स्थळ गेले तिथं ते त्यांना हा म्हनला काहीच अडचण नाही राहणार.
काहीच अडचण नाही ना व सर यांच्याकडे काहीच नाही ना सध्या हो एक कंपनी जातय साध्या
एक नोकरी एम आयडीसीची नोकरी त्याच्यात तीन वर्षाच्या जुने लोक घरी उचकून देणारे आता त्यांना तेचाच धाक आहे. घरी काढून देत की काय त्याच्यानंतर एक घर आहे आणि एका घराला तर पत्रेच नाहीये. आता एवढी आर्थिक परिस्थिती वाईट झाली साहेबांची
तेच तर त्याचे घरचे बी त्याच्यासोबत बोलता का बरं पैसे भेटले का परत बोलते नाही त्याला ते कळलं पाहिजेल. काहीतरी दाखवलं पाहिजे आपल्यातलं काहीतरी का आपणच सगळं सांभाळतोय आपला थोाचका दाखवला पाहिजे त्यांनी घरात वायफट खर्च नकोय थोडे बाजूला पैसे तर पडले पाहिजे संसार पाण्याला नंतर
बरोबर आहे साहेब ज चालती वरती यांचे वडील जातात. काही रमी वगैरे खेळतील सटके वगैरे लावतील पाच सहाशे रुपये तिथं घालून येत. ह. परत दुसऱ्या दिवशी गॅसला पैसे दे द पेट्रोलला पैसे दे द असं कुठं अर्थ का या गोष्टीला
हो ना मग त्याच्यापेक्षा त्यांना घरी बसवलं ते परवडाल ना यांना
घरी बसले तर चांगले ना साहेब पाचशेचे जागे दोनशे रुपये घ्या दोन बिड्या प्या गप्प असा शांती तित राहा.
तेच तर आम्ही त्याला तेच सांगायचा प्रयत्न करतोय पण मग आता ज्याचा त्याचा संसार हो. कसं काही बोलता येत नाही आईवडिलांना कारण त्यांनी जन्म दिला त्यांनीच
तसं नाही साईब उलट आपण त्यांना त्रास नाहीन देते. त्यांना काय सांगतोय तुम्ही निबंंत राहता जे काय असेल मी बघून घेईल. असं नाही का त्यांना कामच करायला लावतं आपण
हो ते तर आहे सर खूपच अवघड जीवन त्यांचं त्याबद्दल चर्चा केलीच पाहिजेल त्यांच्यासोबत आपण त्यांना मार्गदर्शन करू नीट चांगले.
नाही त्यांना करायचंच आहे एक आता त्यांच सॅटर्डे जाऊन एक सॅटरडे येणार आहे ना. तेव्हा त्यांना निऊन कां हाय ना सोबत घेऊन बसणारे त्यांच्यासोबत थोडीशी वार्तालाप करणार त्या गोष्टीबद्दल
अच्छा अच्छा चांगलंच जा मी बी येईल तुमच्या जोडीला कसंय दोन जणांचा प्रभाव दोन हुशार डोके जर का आले ना समोर त्यांच्या त ते त्यांना चांगलं खडचावून सांगितला ना म त्यांना कसं ते डोक्यात घुसल त्यांच्या चांगलंस
हो ना चालेल ना
कारण ते कसंय ते काईक बोलतीच नाय त्या गोष्टीत त्या जर का फायद्याचं घेताय त फायदाच घेताय बोलून काय उपयोग नाय. बाजूला पैसे पडले पाहिजेल आपला बी संसार ये. पुढे नीट सगळं झालं पाहिजेल त्या गोष्टीच त्यांना काळजीच नाही बाकीची काही
आहो काळजी तर खूप त्यांना पण त्यांचा जीव अडकला त्यांचा जीव लोकं कात लोकांचा जीव घालत्यात असं झालंय साहेब आता काय बोलावं याच्या पुुढं
हो ना सर जाऊ द्या चला मी तुमच्याशी चर्चा विवस करलच यावं मुद्यावत थँक्यू थँक्यू
वेलकम सर वेलकम
हा ते बाबा